हॅलो.
हां बोला.
हम्म जेवण झालं का.
नाही तुमचं.
हम्म जेवून बसले.
आ.
जेऊन बसले म्हणल आवाज येते का.
हा, येतो, येतो.
हम्म, होय आठवा आठवाजताच जेवते.
होय.
हम्म.
लवकर टाईम लवकर आवरलं.
व्हय ओ रोजच टाईम माझं आजच.
हम्
हम तुमचं जेवण नाही आजून.
नाही आमच आजुन, साडे दहा.
हे काय चाललंय मग.
काय नाही निवांत हाय बघा.
हम्
तुमच काय चाललंय.
आमच पण निवांत वर्ष जातय. लाईट गेल्या आमच्याकडे, पाऊस आहे मोठा.
ह्म्म आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे पाऊस जोरात आहे पाऊस.
हम्म पावसात जरा पण थांबलेला नाहीये दुपारी तरी भिजतच आले घरी.
हो
हो दोन तीन वाजले घरी राहून भिजतच आले घरी मग
हम
परीक्षा पण इतकाय भेटलेल्या टायमावर
ह पावसाळ्यात रिक्षा लवकर भेटत नाही.
हा ना तेच एक प्रॉब्लेम होतो बस पण काय लव पण मग ते रिक्षाने तरी यावे म्हणे रिक्षा नाही भेटलेल लवकर पाऊस थांबलेला युनिव्हर्स
होय रिक्षा आणि बस लवकर येतच नाही ते पावसाच्या वर
ह तेच प्रॉब्लेम येतो.
हम्म
बाकी काय
काय नाहीवा
ह काय सु्टवर काय मु
कुठलं हे पावसाच्या मुग मुळे गोंधळ झालाय की सगळं बायको तर बहीर बी लहु लाई चाळायला देत नाही, छत्री घेऊन गेले तरी छत्रीच्या आतंल पाणी पडून झा भिघाले
चांगली छत्री घेऊन जायची मग
चांगली नवीन घेऊन गेलतो हो ते असला पाऊस पळाले गेले ना कपडे सगळे नको झाले.
नाही नाही बोलता पण रुजल गेल असं छत्री छत्रीत असले सुद्धा भिजत माणूस
हम् दोन दोन दोन वेळा गेलो दोन वेळा घेऊून रिटर्न आलो.
होय बात
त्यापेक्षा घरात बसेलल निवांत घरात बसलेल डोळ्यात बसून टाकवलो घरात तिकडे
बराय
ह
ह
हो त्यातपन सुट्टी
कोणाला मला
हा उद्या सुट्टी उद्या पाऊस पडल्यामुळे तुमच्याकडे जोरात पाऊस चालला एक मग सुट्टी दिली आहे दिल्यासारख
नाही सुट्टी लाईव्ह दिले तरच सुट्टी असते आधीमध्ये, नाहीतर मग रविवारी सुट्टी असते.
हा हा
हम
हम् आणि काय मग विशेष निवांत
विशेष नॉन विशेष काय असतय.
हमं
विशेष काय असतय आमच्या घरात हाय हे निवानीच म्हणायचं.
होय काय फेमस काय तिकडं
अ आमच्या कोल्हापूरला
तांबडा, पांढरा रस्सा, वडापाव, मिसळ कोल्हापरी मिसळ.
कोल्हापुरी मिसळ मिसळ खाल्ली वडापाव पण खाल्ला आहे दुसरा आणि काय फेमस?
दुसरा पण तांबडा पांढर रस्सा.
तांबडा पांढरा ते नाही नाही ते तसलं आमच्या हे ज्यात नाही आम्ही खात नाही.
हम्म हम्म म्हणजे काय लिंगायत काय हे केलंय का काय?
नाही नाही मला नाही माळ घातली.
अच्छा अच्छा माळ घातली.
स्वामी समर्थांची माळ घातलीय त्यामुळे नाही खात.
अच्छा अच्छा चांगलं आहे की, आमच्या मम्मी पण स्वामी समर्थांची माळ घातलीया. ती पण खात नाही ती तर पंधरा वर्ष झालं, पंधरा वर्ष झालं खात नाही.
मग तुम्ही खाता?
हम्म मी आता आता खायला चालू केलो. मला वाटते एक दोन पाच सहा वर्ष झाले असतील? नाही तर पहिला खात नव्हते.
हा हा.
हम्म. ते पण असं काय आवडत नाही, खात नाही कधी तरचं सहा महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा.
हा हा.
हम्म.
पण बघितल्यावर उलटी येतय.
हम्म नाही सोडणारे मी पण ते आता.
तेवढं लिमिट लिमिट पार
जरा तब्येत बिघडलेली त्यामुळं डॉक्टरांनी बोललेले खायला पाहिजे खायला पाहिजे. मग खात होते. बहीन वगैर नाही का तुम्हाला?
आ? हॅलो.
बहीण वगैरे नाही का तुम्हाला म्हणलं?
हाय लग्न झाले. हाय लग्न झाले ना.
हा दोघेच असता काय? दोघेच बहीण भाऊ काय?
हा.
हा हा तुमचं कधी आहे मग?
आमचं अजून लई टाईम आहे, कशात काय नाही आता काय करून घेऊ?
लई टाईम आहे म्हणजे?
अजून अजून लई टाईम आहे मग आता का लग्न नाही.
हा हा मग बरंय तुमचं.
हम्म.
तुमच्यातलं काय आहे फेमस मग?
आपल्याकडे कुलदा
हम्म म्हणून ते कर्नाटक म्हणतात. मला वाटत मी वर्षान आम्ही जातो ना, सौंदतीला ते देविला म्हणजे, आमचं लिंब असत ना तिकडे, दरवरष एक तर कसं खायला म्हणजे असं ना नाही. आमच्याकडे तर कसं कोल्हापूरला सगळं वेगळं, वेगळंसं. तिकडं काही नाहीच आहे खायला असं म्हणायला गेलं तर नाष्टा म्हणलं तरी सुद्धा ते उपीट आणि हेच असत. कोण
हा पेटकुले, म्हनी
नाही मग आम्ही काय करतो? हा, हम् सगळं वायाच नेतं मग, खायचं म्हणलं तरी शेंगदाण्याची चटणी खोबरे चे असं हम्म
ते कसं ते तिकड ते सगळे एकात सगळे त्या एकाच तेलात केलेले असते. भज्जी वडापाव बिन सगळं एका तेलात केलं की गं.
तेच तर थोडं पण लागत नाही तेल हा.
मला ते गोकां मध्येच तेवढं एक छान आहे तिकड. गोकां मध्ये तो पण, तिकडे एवढे एकदम आज नाही चांगलं एवढं.
तोय
असं टेस्टी पदार्थ म्हण नसतं, तर हेच नाहीये.
अहं आमच्याकडे कुंदा फेमस आहे, बघा कुंदा.
हा ते, कसं करतात बघितलं त्यामुळं, मला ते खाउ पण वाटत नाही.
का ओ?
बाई गं, असं सगळं ते हात हे करून. बाबरे! शी बाई.
कुंदा करू. मी तर बघाय ना अजून कसं करत्यात? करून चांगला असतोय कुंदा.
नाही ना, बघिलत एकतर ते त्यामुळे ते म्हणे नकोच म्हणलं ते. मला परत आणि खालं कि त्याचं कसं, माझं म्हणजे असं हे नसतं, सगळं टाईमिंग हे असत.
हा हा.
असं कधी पण काही पण खात नाही माझे असं. मसालेदार तेलकड असं खायचं, सांगितलं ना खायचं नाही ना खायाचं म्हणून. पित्ताचा जरा त्रास होतय ना मला त्यामुळं.
हो हो. पित्ताचा त्रास आहे का तुम्हाला?
हम्, हं हं.
बरं.
आणि मला दहा बारा वर्षाला सवयचं राहिलं ते. आमच्या आातच जेवते मी. आटच्या उकुढं जेवत नाही.
हो का. हा, हा. जेवण ल लवकर लागतौय त्याला, पित्याच्या त्रास
हा.
म काय म? काय नाही बघा निवांतय, बसलोय रूम मध्ये.
हं हं. जेवण किती वाजता असतं मग?
जेवन आमचं साडे दहा- अकरा.
हं हं. जेवून लगेच पडायच का आडव?
नाही. जेऊन जरा बाहेर जाऊन फिरायचं पावसात. छत्री घेऊन, बारा एक पर्यंत. नंतर घरी येत यचं दोनला झोपायचं.
आणि नवाला दहाला उठायच?
नाही नाही. सकाळी पा साडेसहा- सातला.
बरं आहे मग लकर झोपायचं म्हणा.
आ?
लवकर झपायचं म म्हणलं.
लवकर झोप लागत नाही ओ.
हं हं.
इंस्टाग्राम बघत, यूट्यूब
म त्यांना सात तास कंटिन्यू झोप पाहिजेच.
होय.
आत्ताच्या आन हो हो.
हं, खरं जर म्हणाला झोपच लागत नाही लवकर.
हं हं. ते पण आहेच म्हणा. माझं पहिलं असं व्हायचं.
हं, गाडीवर जाऊन सवय झाली ना. दोन तीन ला झोपायचं, सकाळी लोकर उठायचं.
हं हं. परवा कसं जाणार? तीन वाजता झोपले मी वेब सिरीज बघून.
हा.
आणि सहालं म्हणजे उठले.
सहाला?
हं, जागच आलेली, झोप पण झालेली नाही. डोकं अस दिवसभर दुखत होतं.
होय झ झोप नाही झाली की डोकं असं दुखतंय, डोळ अस चुरचूरतात.
हं हं. म आज त्यांनी घरी आल दुपारी. झोपले ते साडेपाच ला उठले मग जागच आली नाही.
हं हं हं, काय? हं हं हं हं.
चालेल चाल करते म फोन.
हा हा.